अे हे काम झालं ना मी पत्रच बसवणारे फक्त त्याचे मग तिकडे जायचंय मला मंगळवारी आज काय रविवार आणि उद्या सोमवार उद्या काही करून कराय करायचं ते
चालतय
क का
आज कायची सुट्टी?
रविवारची काय शनिवारची सुट्टी राहते?
नमु आणि शितल्या आज राहायला येतो काय दोन-दोन दिवस.
शनिवारची रात्री
मग
मला वाटलं रविवारीची सुट्टी रातीची.
अरे माझ च म्हणलं काल निघालता तिकडे काम करायला पण चाललाय काकू कुठ आली?
शनिवार होता ना काल. माहिती ना तुला शनिवारची लाईटने राात तिकडे यामध्येलीस येत
हा पण आता काय करतो माही झालं कुठ
नेमकं काय बनायचंय दर्शन भाऊ त्यांना
पोट माळा कराच आहे अड बाय काप काय रे
कोणी
हा काय नाही काय करू द्या काय करू द्याधी काय करू त्या काजू होवऊ करे म्हला काय करू द सा काालता